हॅलो हॅलो आवाज नाही येऊ राहिला बिचारा बरोबर. बोला, बोला हा येऊ रायला? बोला, बोला. म्या लावला होता तुम्हाला, तर लागत ना जात जाय.
तीन तर लावला
हाना पण मला ईकूण लागलाच नाही ना. सीमाबाईला लागला. इकून लावला त.
हो मले नाही लागला.
नाही फक्त तुम्हालाच नाही लागला. अर्चनाला केला होता म्या.
अर्चनाला कधी लावला तोना?
आता असं अर्चनाले होते. तुमच्या पहिले अर्चनाला बोलली ना. अर्चना संग म्या म्हटलं अर्चना तू फोन लाव लावू का? त नाही म्हणे आत्या बाई.
घरी नाहीते. कामावर गेले ते.
हा म्हण मी कामा जाईल बारा वाजता जाईल म्हणे घरी नंतर लाव जा.
हो संध्याकाळीन बारा वाजता असते ती रिकामी. आता सध्या कामावर आहे. मी तिलाल तिला फोन.
तुम्ही लालता काय?
हो मी न लावला होता तिला. आठ दिवस झाले.
हा हा.
ते म्हणे आती बाई माह रिकाम पणच नाही सापडत म्हणे. कधी कामावर असतो. कधी काही. मग मीन काही लावला नाही तिले. म्हटले हे कामावर असते.
हा हा.
मग मी न काही एक दोन कॉल हे आपल्या अम्म कार्या ऍपून घेतले.
ह.
अन त्याला फोन लावला पहिले. फोन लाव काय? ते बोलल्या मग समोरच्या. पाचसहा कॉल झाले माहे पूर्ण.
पाच सहा कॉल झालेय ना?
हा कार्या अँपवरही नंबर आहेत ना बायांचे.
हो हो बाहाचे नंबरच.
ह मग म्हटलं नाही कोणाला फोन लागला त, एक दोन कॉलस येऊन जातात.
ह ह.
बाहाचे तर झाले ओ सबमिट. दुसरं याला म्हणतात.
दुसरं याला काय? नि शिमाबाई त म्हन कारल्याच्या बाहिले दोन हजार आले म्हण तीस कॉलचे.
तीस कॉलचे दोन हजार?
हाव.
सीमाबाई त मला म्हण. मला पाच कॉल माहे पाच कॉल आलेच नाही म्हण. पंधराच झाले. पंचवीसच झाले पूर्ण.
मग पाच कॉल आलेच नाहीत ना तेला अजून. ते कारल्याच्या बा बाईची गोष्ट सांगत होत्या.
हव का?
हा म्हणत म कारल्याच्या बाईला म्हण दोन हजार आले. मले पाच कॉल ये उनच नाही राहिले म्हण.
हा अंन दुसरा टास्क आला म्हण. त्याच्यात रेिकॉर्डिंग आहे, बोयचं आहे म्हण. टायपिंग करायच आहे म्हण.
टायपिंग करायचंय का तिच्यात.
हा ते टायपिंग पहिले आपल्याला त्याच बोलण ऐकून घ्याय लागते मज... जून घ्याय लागते आणि त्याच्या वर मग ते टायपिंग करून बोला लागते आपल्याला.
हा काय?
पाऊ ना आता आपले हेच तर राहिले अजून.
आपल हेच तर आल मला तर एकच कॉ आता हे दुसरा कॉल आणि तुमचा तिसरा कॉल तीनच समजा.
आन ते तू न पहिले कमप्लीट केले काय ते?
ते पहिल क्प्लीट.. केलं दोनशे तर काय दोनशे अठ्ठा काही तर आले माहि मला पैसे द्यायचे
किती आल?
दोनशे.
नाही नाव हे आताचं नव शीतल
पहिला काय
ह हा टास्क आपल्याला दुसरने आला की नाही याच्या पहिजे ते गुगलचे प्रश्न नव्हते आपल्याला ते बोलत जाय आपल्यासोबत
अते गुगलचे प्रश्न होते ह तो केला.
मग त्याचे नाही आले अजून पैसे.
नाही त्याचे नाही आले.
नाही आता याच्या आले बाई मला मी न काल पाहिल माया अकाउडले एक...
कती आले? हा कॉलस नाही झाले ना पूर्ण.
तू म्हले लावून पाळायचय हमेशा हमेशा लागला तर मग लागून जातात कॉल.
हो हो आता आतापर्यंत वावरातचत माहि धूमधाम होती व चालू.
हाव व बाई आता कामाच हे ना चालू.
हा हे आज घरी होत ते मी म्हटल करून पाहा. ह.
हो हो करून पाय ना जेवढे झाले तेवढे करून पाया आ. दोन तीन जणीले अधिक लावून पाय आपल्या मनिशाला लावून पाय तिन.
मनीषाबाईच्यायाचात रिचार्ज नाही हे ना.
ते तमन्ना मी टाकतो म्हणे रात्री.
मि तिला वाटते पराच्या दिशीस तर विचारल.
मग आता रात्री टाकल्या अशिन तर काय मालूम.
टाकतो म्हणे बाई रिचार टाकतो म्हणे तिथे राहिल ना कम्प्लीट करायच अजून.
हो तेचही राहिल ते म्हणत बई अजून एक दीड महिना टाईम आहे म्हण.
हो एक दीड महिना काय दोन महिने चालते ते, आता...
केल ते पुरल.
नाही नाही ते तर झाल पण तिच्या भोती गडबड होती ना वावराची.
वावराचे काम राहतात ना बाई हो.
वावराची काम राहता ते हे ऊगच आज पाणी आल म्हणून.. आ माय बाई हा आता आमच...
मराठीच आहे ना.
आमची पराठीच यंदा.
ह का कोणती पराठी पेरली.
आम्ही राऊंड अप फेरलि न होय हो.
मग त मला यनिदाच काम नाही. आ? हा. तर नाशिकचा फुवारा झाला का?
ह न फेरी झाला आमचा आजचा फवारा होता आमचा पराठी होता पण आता पाण्याच्यान कायच बाई हुकलो
हम्म गेट मस्त शोभल बिचारा घराले.
हो लयस खास वाटू राहील
लयच झारत न मायर ते चांगलं नाही वाटे बाई पाहुणे रावणे आले कुणी ना वाड लोक को तांग नाही देेते म्हटलं धीरे - धीरे कराव थोडं - थोडं. नाही आता पुढच्या वर्षीच स्लॅब आत ताने नाही आलेस तर बाई पावणे दोन अडीच लाखाची भरती आली.
हो अडीच लाखाची भर्ती?
हो एवढ्याशा कामाने बघ फक्त एक सवा -लाख ते संडास बाथरूमलेच लागला. अनि आहे भीत समोरची ते गेट असत दहा हजाराच झालं बाई व.
हो हो गेट मग मस्त आहे न बई ते.
हा आणि आता तीस - वीस हजार रुपयात तर ते प्लंबरिंगच सामान आणलन दहा हजार रुपये ते प्लंबरिंग बसवायचे तीस हजार रुपये त्यात कती गेले?
हा. हा हा.
पुढेेच अन् टेन्शन नाही राहीत ना मग संडास बाथरूमले हात लावयचं काम नाही स्लॅब टाकलं की झालं.
हो हो हो ते स्टाईल जीन सगळंच अशेल ना तिच्या.
हा सगळंच आहे ना स्टाईल शॉवर गीजर ची मशीन आहे.
मग खर्च लागत दिस त्याला संडास बाथरूमला दीसतलाई खर्च लागते.
मग अडीच लाखाची भरती आली आम्हाला आता लोक.
किती?
अडीच लाख पन्नास हजार रुपये तर बांधणाऱ्यानच घेतले.
हो हो.
ते काय स्वस्त आहे का वा अशी तर.
नाही व बई सस्त तर नाहीये महाग एक किती आहे.
महागाई किती आहे स्वस्त काय हाय सांग बरं पन्नास हजार रुपये तर सरकी सरकीत. त्यानच घेतले.
हा.
अन् दोन लाख तर काहीच नाही आता कामाच्या साठी म्हणशीन तर काहीच नाही.
नाही दोन लाख काहीच नाहीत कामासाठी.
म पण त्याच्यात आमची शिल्लक ये कामे होते ना खालून मजबूत घेतलं ना पुढे चालून स्लॅब टाकायच काम पडलं तर मग अधिक
हो. हा हा.
म्हणून मग ते शिल्लक खर्च झाला आमचा आताचा परवडते.
पूर्ण विकून.
हा आता समजा पुढच्या वर्षी मला स्लॅब टाकायचा असला तर. पूर्ण याच्यावर पडतेन मग मा संतात बाात्रूमवर.
हा हा. चांगल हो दिसते ती लंब्या मग ते लांब्या पट्टीवर टाकून दिसाल नसल्या.
नाही बाई लंब्या पट्टीवर कायले समोर ते करतील नाही त्याचं काही आल्यावर गावले.
हा नाही म्हणजे तुमच्या पुरतं तर घेसान की ते समोरचं आहे ते.
आमच्या पुढचच संतात बाथरूमच्या किचन काढन थोडस समोर.
हा मग केस म्हण राईल मी.
ह काही गाडी फाडीला थोडी शिकता का करीन.
हां हां. हां.
हां.
लावून पाहिजे मग मला होती थोड्या वेळान तू.
हो किती मिनिटे झाले आता?
काय पाच दहा मिनिटाचा कॉल कराय लागते तो.
हा मग आता जा किती झाले? हम्. ठो का मग आता.
हम्म बरं.